हॅलो, आवाज येऊन राहिला ना? हा आता लागला म्हटलं, त्या दिवसपेक्षा आज तेव्हा त दोन खाले गेले माझे.
हाव काय, ती नेटवर्क प्रॉब्लेम होती म्हणून खाली गेली.
हम्म, चालू ठेवला चालतेत दहा मिनिटं.
हा चालू ठेवलंत चालते असं काही नाही. शिकू राहिले काय तुम्ही पोट्टेयले.
नाही आता सुट्टीच झालेली आहे, केच
हाव काय, मग चालूच ठेवाना बोला ना मग काय.
हा ना ते तर आहेच म्हणा जा काल मी वडोद्याला गेली होती तुमचा कॉल आला होता तेव्हा. मग म्हटलं तर गाडीवर तुम्हाला तर म्हटलं करा, पण तुम म्हणा जाऊ त्या गाडीवरती करत नाही. इकडे- तिकडे पळायचं नाही जस आ हॅलो हॅलो